हॅलो हा येतो येतोय आवाज जरासं बारीक येतोय. काय खाल्ल्यास का नाहीस काय?
खाल्लोय की ग आता किती खाऊ सांग बघू?
आवाजच येई ना तुझा काय आणि? किती वेळ हॅलू हॅलू करायचं? यालाय यालाय आवाज, येतोय येतोय.
बर बर बोल की, काय नाही आहे ग काय? तू म्हणणार एवढं हेल्थ कॉन्शियस हायस आणि आसलं खात्यास काय? पास्ता खालोय ब पास्ता खालाय.
हा आणि हेल्थ कॉन्शियस पनीर बिनीर तू आम्हाला सांगतेस, असं खावा तसं खावा आहे बाहेरचं खाऊ नका आणि तू पास्ता खाल्लेस व्हय? पास्ता शरीराला किती हानकाय हानिकारक आहे. तुला माहिती आहे का पास्ता का बनतो तरी कसा?
अगं मला माहित नाही सोड, बट माहितीय की तुला आता रविवार असत अगं एक दिवस सुट्टी असत्या एक दिवस खाल्लं तर काय होतेय सांग बघू?
अगं पास्ता तुला मला सांग, तू तू पास्ता खाल्ल्यास, तू बनवल्यास, त्या पास्त्याचा मसालाच घाठली असचील ना?
होय होय बरोबर कि.
हा मग तू काय त्यात काय आहे ते होत त्यात तुला माहित हाय? ते पास्ता कशाचा बनला हे तर माहितय तुला?
नाही ग तुला काय आयडिया आहे काय?
हा मग अग तुला माहित नाही पास्ता कशाचा बनलाय पास्ता मैद्याचा असतोय मैद्यापासन बनवतात त्याला. आणि ते आता तुला सांगते काय मला एक आत कळलं लोकं आपण काय करतोय माहिताय काय आपल्या घवा च्या पीठात ग्लुटोन जास्त असते काय, म्हणजे आपल्या खा शरीराला म्हणजे चांगला असते. आणि गव्हाच्या पिठाला म्हणजे प्राधान्य देण्यापेक्षा आपण काय करतोय, जास्त करून मैद्याच्याच पदार्थाच्या मागं लागतोय, मैदाच जास्त खायला बघतोय. आपल्या सकाळच्या आहारापासून आपल्या शरीरा म्हणजे वी बक्की दैनंदिन म्हणजे रोजच्या आपण उठल्यापासून मैद्याचं सेवन करतो ते रात्री झोपेसपर्य झोपूपर्यंत आपलं तेच असते. उठलं की आपण बिस्किट खातोय. ते बिस्किट घवाचे असतात काय सांग तुच? हा, मैदा हा प्रोसेस सिंग हाय म्हणजे घवापून बनतोय पण त्यात काहीच नसतंय अगं ते कार्बन सारख म्हणजे असं हेच्या सारख एक टाकाऊ पदार्थासारखं अस ते ना. त्यामध्ये येतोय मैदा ना त्याच्यात त न प्रोटीन मिळते ना त्यातन का कार्बन मिळते काय कार्बोहायड्रेट मिळतात काय मिळते त्यातन आपण तुम्ही असं खाताय मैदा सांग तुच.
अग काय झालं माहितीय काय आता रोज रोज तेच तेच ते पनीर खायचं ते प्रोटीनच सगळं प्रथीनेयुक्त सगळं पदार्थ खाऊन खाऊन वैताग येतोय गं मग रविवारचं एक दिवस खाल्लं तर काय होत
चालतय ना, तू खा मी नाही म्हणत नाही, तुला पास स्ता खायचाय ना. तू पास्ता खा. पण तू आता जो बाहेरचा पास्ता खाल्लायस ना, त्यात अल्टरनेटिव आपण म्हणजे त्याला दुसरा हे घरातलं करू शकत होतो ना. घरातल्या आपण गव्हाच्या पिटाच तू काहीतरी बनवू शकत होतीस. आता आपण मॅगी मॅगी करतोय मॅगी बघितलीस ना, किती हे झाल्या?
होय आग, मध्ये बॅनच झालेली मॅगी सकट
तूला आता तू पास्ता बनवल्यास काय? त्या पास्त्याचा जो मसाला भेटलाय, तू मला सांग त्या मसाल्याचा टेस्ट तू कशी होती? तुला एक तर त्यातलं हे जाणवलं काय ग? बाबा ह्यात चटणी आहे किंवा ह्यात मीठ हाय किंवा ह्यात असा कुठला तरी पदार्थ हाय कि, मी हा जो वापरलाय, आमच्या घरात होता किंवा खाल्लाय मी याच्या आधी, तर एक जरा साखर सारख काहीतरी लागतय.
होय होय स्वीट टाईप जरा गोड. होय होय आणि जे शरीराला घातक असत.
हा आणि ते जास्त चाइनीज मध्ये वापरतात. आणि त्याच्यामुळं किती किती हे अग? लहान लहान मुलांना आतड्याचे परत वेगवेगळे आजार होतात त्या चायनीजच्या हेन त्यात कलर बिलर वापरतात तुम्ही का तर बाहेरच्या खाण्यामुळे आणि आ आप आधीची पिढी बघ कशी होती आपल्या मागची किती भाज्यांवर तर अगं रेग्युलरच्या भाज्यांवर तर किती औषध फवारणी
होय बघतोय आपण होय अगं पहिला पहिल्याचे लोक बघ म्हणजे जसं की आपल्या आजी आजोबा आपण बघायला गेलो तर ते किती म्हणजे तंदुरुस्त असतात सदृढ अस तात आणि आपण बघ ना थोड स काम आता माझंच बघ मी डेली वर्क म्हणजे दिवसातून काहीतरी काम वगैरे केलं तर मला लगेच थकवा जाणवतोय. तर का जर आपण ते आता आजकाल जे आपण आहार घेत आहे त्यामध्ये किती केमिकल असते हे आपल्याला काय त्याबद्दल आयडियाच नसत्या.
मग? आणि आधीच्या लोकांना कसं अगं बरे भले ते अडाणी असतील त्यावेळी शिक्षण नव्हतं पण त्यांना काही गोष्टी माहित होत्या की बाबा हे खाल्ल्यावर हे होतं हे जास्तीत जास्त दही, दूध, ताक, लोणी ह्याचा वापर जास्त असायचा. आणि आता आपण काय खातोय नाष्ट्याला बिस्किट त्याने नाष्ट्याला चपाती तूप असं खात होतीत.
होय पौष्टिक सगळं असणार त्यांचं त्या आणि आपण बघ ना तू म्हणतेस तसं बरोबर आहे आपण सकाळी उठलं तर पहिला मैदाच म्हणजे चहा
चहा बिस्किट आणि चहा खारी किंवा चहा टोस्टशिवाय आपला दिवस चालू होत नाही आणि चहा मधे कँफीन असतय. चहा तर आपल्या शरीराला चांगल हाय काय सांग? तुच सांग आता, तू अ अ वर्कआउट करतीस, तुला शुगर खाण म्हणजे म्हणजे तुला सांगीतलीच अस तील की, शुगर खाऊ नका. शुगर मुळे हे होतय, ते होतय. आया, ते तुला माहितच असेल की
होय आग चहा पीत नाही सोड मी, बट आता तुला माहितच आहे कि, ते दिवसभर वगैरे तेच तेच खावून मला कंटाळा आलेला असतो, म्हणताना मग मी, बरोबर हाय माझं चुकलंय सोड, म्हणजे ते मैदा मी मैद्याला म्हणजे खाणं, हे असं सगळं चुकीच हाय.
ह मैदा खायचा नाहीये अग चहा बिस्किट आपण आपल्या आयुष्याची पण सुरुवातीचीच सकाळीच खराब करून टाकतोय उठलं की चहा पेतोय खरं म्हणजे ना तुला सांगते उठलं ना की सगळ्यात आधी तांब्याच्या घागरीत किंवा आपण तांब्याच्या एका भांड्यातलं पाणी प्यायचं उठल्या उठल्या कारण आपण म्हणतोय आपल्या उठल्या म्हणजे उठल्यावर तोंडाचा वास येतोय बघ आणि म्हणतोय आपल्या तोंडात बॅक्टेरिया असतात ह असते त्या लाळ ही असते आपण तुला सांगू त्या लाळेत इत म्हणजे असं हे असते जीव एक जीव तत्व असते काय ते आपल्या शरीरासाठी खूप खूप चांगलं असतय आणि ते आपल्या एकदम तंदुरुस्त बनवते फ्रेशपणा आणतय, म्हणून उठल्या उठल्या कधीही पानी पीत जा ह्याच्यातलं. तांब्यातल्या भांड्यातलं. आदी - आदीच्या काळात कस होत बघ. आत्ता स्टीलची भांडी आल्यात क नाय?
होय, होय. ता.. तांब्याची भांडी होती. व्हय बघ. रोबर हाय. पूर्वीच्या काळात सगळे, म्हातारे.. सर्व ते वैगरे सगळे ते तांब्याच्या भांड्यात ते पानी पीत होते. जेवण त्यात बनवत होते. एव्हन जेवण पन त्यातच
हा जेवण पण त्याातच आणि आता आपण जेवण बनवून प्लास्टिक च्या भांड्यात ठेवतोय. आपण स्टीलच्या भांड्यात बनतोय. आदी मं.. मातीची न ते भांडी असायची. त्याच्या आदी नन त्यानंतर न जो काळ आला, त्यात म्हणजे तांब्याची असायची. आत्ता तांब्याची घरात आपल्या भांडी किती आहेत तूच सांग?
तेच कीं, आता बघ कीं, आपन... स्टीलच्या भांड्यात जेवण बनवतोय. आणि प्लास्टिक च्या भांड्यामध्ये ते ठेवतोय. मं त्यामुळे ते कॅन्सर सारखं प्रमाण वाढत
हा, आणि त्या काळात लोक क अडाणी होती. पन ती प्राकृतिशी, म्हणजे नै. निसर्गाबरोबर जोडली होतीतं. आणि आता आपन काय केलोय? आपन भरपूर शिकलोय. आपल्याकडे शिक्षन हाय, आपल्याकडे बुद्धी हाय. सगळं हाय. पन आपन किती निसर्गापासून लांब हाय?
होय. पूल बनवायच्या नादात आपन अजून गुल होत चाललंय ते आपल्या फुल होत चाललेय ते आपल्याला कळतच नाही. नाई हाय.
आणि आजची मुलं किती कम्प्युटर, टीव्ही, लॅपटॉप, आता असं मैदानी खेळतच नाही आहेत कुठं खेळ? लहान लहान मुलांना डबल बॅटरीचा चष्मा आहे अग!
अग होय. मला पन आहे.
मग? आता कॉम्पुटर पीसी वापरूनच किती डोळे खराब होतात? ते तर तुला माहितच आहे! तुम्ही तासन तास जर पीसी कम्प्युटर ब बघत तसाल. मोबाईल बघत असाल, रील बघत असाल, तर तुमची बुद्धी काय? म्हनजे कॉन्स्ट्रेशन लेव्हल किती राहनार आहे?
बरोबर आहे तुझं. बरोबर हाय.
तुमची बौद्धिक क्षमता मुलांची किती वाढणार आहे? किंवा तुमची किती होणार आहे? एक स्टेटस दाखवायच्या नादात ना! माणूस.. खूप असं हे चाललंय अग! जे कुठं चाललाय त्यालाच कळ ना. माणुसकी पण हरवत चालल्या.
हा, मं ते जे काही घातक परिणाम होत चाललेत, त्या ते मला आता जाणवतंच
आणि कसं, आता आपल एज आहे. त्यामुळे काय वाटत
होय. वं.
मग बी पी, शुगर, आताच्या लोकांना अगं कमी वयात लोकांना तुमच खाण्याची पिण्याची पद्धत झोपण्याची इव्हन झोपण्याशी सुद्धा तुमचं टाइम टेबल नसतय त्यांच,
होय दहा वाजता झोपायचे ते कधी उठतात बारा वाजता काय
म्हणजे एक आपल्या शरीरात बायोलॉजिकल एक घड्याळ बरं चार वाज आता ती जाग येणारच कारण आपली प्रकृती आपलं शरीर असं इतकं तसं देवानं घडवलंयच.
होय अगं बरोबर आहे तुझं
आणि विचार कर की देवान आपण जर अस म्हणत असो की आपल्या देवान आपल्याला जर निर्माण केले तर त्याचा अंश असेलच ना आपल्यात काहीतरी एक एक पर्सेंट शून्य पॉइंट शून्य एक टक्का तर असेलच ती शक्ती जर मग आपल्याला इतकं छान तुम्हाला जर दिल असेल तर तुम्ही त्याला वापरत का नाही व्यवस्थित तुम्ही त्याची काळजी का घेत नाही.
तू म्हणतेस ते मला पटलं सोड मी म्हणजे या बाबतीत काळजीपूर्वक व्यवस्थित निर्णय घेईन या बाबतीत मी जे म्हणजे रविवारी जो माझा प्लॅन असतो ना काहीतरी म्हणजे बाहेरच जंक फूड खायचं किंवा फास्ट फूड जे खायचं म्हणे घरातलं जे स्वच्छ आणि ताजं अन्न जे खाद्य पदार्थ वगैरे असतात ते सोडून बाहेरच खाण हे मी आतापासून टाळायला सुरुवात करेन, तुझं म्हणणं मला खूप म्हणजे छान ख जे मला एक प्लेन केली. तुझं म्हणणं जे होतं जे काही होतं मी माझं जे काही तुला सांगितलं तू ऐकले तेव्हा मला ते हो छान वाटत आणि तू जे काही तुझ होत तुझा जो अनुभव होता फूड रिलेटेड हे ते सगळं मैदा वगैरे सगळं तू सांगितली त्याबद्दल तुझ खूप खूप धन्यवाद मी नक्की ट्राय करेन हे
अग ट्राय करच पण तुला सांगू काय तू वडापाव मधला पाव पण खायचा बंद कर पण तुला सांगतो पाव आपल्या शरीरात पाण्यात आपल्या शरीरात पाण्यान बनले असते पाणी जास्त आहे ना आपल्या शरीरात तर तू एक ट्राय कर काय मी एक शेवट सांग म्हणून आपला पाव बिस्किट किंवा कुठला पण म्हणजे मैदा्याचा आपण बेकरी पदार्थ आण आण म्हणजे पाव बटर बिस्किट आणि पाणी घे आणि त्या पाण्यात ना ते थोडस बिस्किट टाक किंवा पाव टाक आणि एक पाच दहा मिनिटां बघ ते पावाची हालत काय होत्या पाव असा फुगतोय बिस्किट फुगतय मग ते पोटात आपल्या तसच होतय त्यापासून आपल्याला काही मिळत नाही अगं
हो होय नक्की नक्की मी याचा
ट्राय कर तू स्वतः ट्राय कर आणि मग बघ विचार कर कार मग मला सांग
प्लीज मला ते आवडलं प मी नक्कीच बघ गेनलो ट्राय करेन
हा चालेल कर मग मला परत फोन हा
ते कर
टाइम भेटेल तस कॉल करत जा संपर्कात चल ठेव बाय
होय होय ठेव बाय बाय